परत कॉलेज. का तुला हॅलो कोमल अगं मी तुला कॉल करत होते, पण लागत नव्हता तुझा कॉल.
माझं पणं असंच व्हाय लागलंय मधन अधन लागतचं नाहीं आहे कॉल.
अच्छा! ओके ओके ओके ओके दोनचं
नेटचा वगैरे प्रॉब्लेम असेल माझ्या मध्यें कारणं की इकडं पाऊस वगैरें आहे नां.
ओके ओके जस्टं तस्टं सेकंड नां मला तुला आवाज येत असेल नां मध्यें कशाचां?
हां हां
अ माझं कायं चाललं होतं. कामं पणं चालूं होतं साईड बाय साईड आणि
ताई थोडा आवाज कमी येतोय तुमचां.
माझा आवाज आता ठीक आहे. मला वाटतं म रेंज मध्ये यायला पाहिजे. कारण इथे काय झाल ना खूप हवा सुटली आहे. बेकार हवा सुटलीय आहे. तरं इतकं ते म्हणजे हे होतं नां त्यामुळें, आता येतो कां क्लिअर?
हो आता थोडासां अजूंन बारीक येतोय पणं ठीक आहे.
अच्छा! आता मे बी मी खिडकीच्यां जवळं आले.
हां, हो सेमचं आहे.
अरे बापरे, रेंजचा मगं प्रॉब्लेमचं आहे.
हो.
ओके, पणं ऐकू येतं नां तुला थोडं तरी म्हणजे
हां थोडं थोडं ऐकू येतंय मधनं आवाज मोठा होतोय मधनंच असं छोटं होतंय असं व्हाय लागलंय.
ठीक आहे कांहीं प्रॉब्लेम नाहीं.
बरं, मगं कसं चाललंय तुझा दिवस आजचां?
चालूं आहे छान चालूं आहे. पाऊस वगैरें तसं सध्यांला नाही आहे, मगांशी पडूंन गेला.
अच्छा! अच्छा! इथे खूंप आमच्या इथे खूंप वादळं वारा चालूं आहे. कालपासून नुसतां खिडक्यांचा आवाज येतोय नां इतका, कधीचं एवढा असं वारं म्हणजे इथे नव्हतं. फर्स्ट टाईम मी पाहते असं कायं माहिती नुसतां वाराचं वारा वाहतोय मी म्हटलं हे कायं पाऊस नाहीं कायं नाहीं नुसतां वारा
चक्रीवादंळ टाईप कां?
हां नाहीं नुसतं नुसतं जोरातं वारा गांर हवा अशी येती ये. चक्रीवादंळ वगैरें कायं म्हटलं काल रात्रीपासून सुरू आहे. हे पार खिडकी नुसती वाचतीय कडकड कडकड कडकड असं.
आ
ह तरं तेचं चालूं होतं त्यामुळें माझं पणं दिवस सगळं असंच घाई गडबडीत तेचं सुरू होता. हम्मं
अच्छा! अच्छा! अच्छा!
चल आता कांहीतरी रेसिपी तरी सांग मला. तुमच्या इथली फ्रेम्स कायं रेसिपी आहे.
फ्रेम्स आपल्या इथे ठेचा, भाकरी, शेंगाची चटणी
अच्छा अच्छा बरोबर शेंगाची चटणी पणं पणं तुमचे शेंगदाणे वेगळे असतात नां
अ नाहीं नॉर्मल सगळ्यांकडे जसे असतात तसेचं
नाय ते लाल शेंगदाणे असतात थोडे मोठे असतात.
हो हो थोडे टपोरे टाईप.
हां इथे नाहीं कारणं इथे थोडे छोटे असतात गुलाबी रंगाचे तुमचे डार्क गुलाबी लालसर असे असतात.
हो हो हो.
आणि त्याची चटणी वेगळी लागते त्यामुळ ते तेलाच कं टेन जास्तयं त्याच्यात ना
टेन जास्त हो बरोबर
हम्म त्याच्यामुळे म तुमच्या घरी पण नेहमी बनवता.
हा असती अधून मधून
अच्छा कारण अ आ आमचे ते दाण्यांची चटणी वेगळी त्यात थोडं मीठ साख पणं तुमच्यांत लसूण आणि मिर्ची
हो ते ज्यां कूंट वगैरे
हा तेच जास्त आहे ना बरोबर बरोबर
तुमच्या इथं म्हणजे कशी बनते.
त्याच्यामध्ये ना भाजून घेऊन अ त्यात थोडी साखर, लिंबू, जिरं अ आणि अ मिरची मिरची पावडर याच्यात ती टाकून त्याच बारीक कूट करतात तुमच्या इथलं चटणीच टेक्चर मी पाहिलं ना थोडस जाडसर असते भरड आणि आमच्या इथं एकदमच पावडरये कांड ऑफ लाईक पावडरच बनवून टाकतात म्हणजे ते दह्यात पण मिक्स करता येते दह्यासोबत खातात ऍक्चुली ती
हो हो हो हो
त त्याच्यासांठी एक असते पण ती ते अ साबुदाण्याचे वडे असतात ना त्याच्यासोबत छान लागते ती दह्यात टाकून.
बरं बरं बरं
तरइथं ते तस खूप खातात. बाई ग नाही म्हणजे इथं तशी मी बनवते जेव्हा मी साबुदानाचे वडे बनवण ना त त्याच्याबरोबर ती चटणी देतो. पण त्यात कोथंबीर पण असते आणि दाण्या तो कूट असतो आणि दह्यात मिक्स केलेलं असतं आणि फक्त मीठ साखर बास आणि जिरं थोडस वाटलेल. बास एवढंच पण ती छान लागत त्याच्यासोबत पातळ अशी चटणी
अच्छा
हूं म तस सगळं चालू असतं.
आपल्या इकडची पण चटणी जाडसर असते ती पण दह्यात मिक्स करूनच खातात खूप जण पण जास्त मिक्सअप होत नायं ना जाड असल्यामुळ
हम्म ही म्हणजे कस एक कदम एक कंसं म्हणजे सॉस सारखच बनणार एक चांगलं डीप सारखं बनेल की तू त्याच्यामध्ये वडा वगैरे सगळ खुऊशी पण मला तरी ती साबुदाण्याच्या वड्यासोबतच आवड अजून दुसऱ्या कश्यावर सोबत नाय आवडत दह्यातली म्हणजे.
अच्छा अच्छा अच्छा. मग त्याच्यामध्ये ऑलरेडी लिंबू टाकलेला असतो म दही आणि लिंबू चालतं का?
हो. आता बरेचशे जे ह्याच्यात करतात ना नॉन व्हेज करतात ना त्याच्यात पण मॅरिनेशन मध्ये दोन्ही घालतात ना.
हो बरोबर.
फक्त ऍसिडिकए ते एकत्र. पण ज्या पदार्थासाठी घालतोय त्यालाच काय प्रॉब्लेम नाय तर मग चालत. म्हणजे एवढं जास्त पण लिंबू घालत नाय जस्ट फॉर पिंनच चवी साठी असं. असं करतात तर त्यामुळे तस करत असतात. त काय बाकी स्वयंपाक करतेस की नाय तू?
मी जास्त करून नाय करत. तेवढा इंटरेस्ट नाय पण थोडंफार थोडंफार असतो सुरू.
अच्छा अच्छा मम्मी करते का म स्वय मजा हाय बाबा.
अजून लहान आहे ना त्यामुळं आता नंतर मलाच करावं लागेल.
ते तर ए ये माझं पण असंच माझी मम्मी गावाकडे असते ना. तर ती कधी आली नाय तेे त म ती सगळं स्वयंपाक करणार तर तेव्हा माझी मज्जाय नाय तर म मलाच एकटीला माझं माझं कराव करावं लागत.
तुम्ही एकटेच राहता का?
हो हो तो मला आवड त म्हणजे कुकिंग करायला त मी बनवत असते वेगवेगळ्या डिशेस माझ्यासाठीच मला आवडतं कुकिंग. माझं चालू असत त त्यामुळं काय नाय पण माझे माझे बनवले डिशस त्यांच्या चुकीने माझा अंदाज चुकतो म एका माणसाचा मला अंदाज ए दोन तीन कांच नाईये आई प पाले त्यांना त्यांच त्याच चालत. त्यांना वेगळा ब्रेकफास्ट असतो. मी माझं माझं बनवत असते पण माझ मोस्टली दहा मिनिटाच्या आत जे बनेल ते असत असंय. कारण म एकदा कामाला बसलं ना मग दुसरं काय करता येत नाय ना. त्याच्यासाठी मग म माझ असं चालत सगळं.
खरंय ना खरंय ना. म अशी चटरपटरमध्ये म्हणजे असं कुठली रेसिपी ए कि जी लगेच होईल? म्हणजे मी पण ट्राय करीन.
च- चटरपटर तुला जर खायचं असेल मोस्टली मी ना डोसा वगैरे त्याच्यासाठी जा ते पण मी नाचणीच्या पिठाचा डोसा बनवते तो पटकन बनतो. त्याला फक्त नाचणीचं पीठ लागतं दही लागत. आणि ओवा टाकते मी त्याच्यात आणि तीळ एवढच पाहिजे त्याला. आणि ज हवां असेल कांदा कोथंबीर आवडत असेल तर बारीक कापून टाक कु शकता पण ते एकदम पातळ करावं लागतं ते. अ -रवा रवा डोश्यासाठी जस पातळ लागतं ना तसं आणि
हो हो.
तव्यामध्ये टाकून एकदम पातळ क्रिस्पी होत ते. तर ते एकदम फास्टेस्ट आहे माझं दुसरं काही आपला वेळ नाही. या दोघी एक पटेक्ट करून ते करा. आणि ते ज्वारीच्या पीठाचं पण करते तसं पण त्यात थोडं तांदळाचं पीठ पण घालावं लागतं. नाचणीमध्ये पण थोडं तांदळाचं पीठ घालावं लागतं.
बरं आणि ते हिरवे मूग असतात त्याच पण करतात ना?
हो पण हिरव्या मुगाचं माझं एक्सपिरियन्स कस आहे ना माझं नेहमी जास्तच मऊ मऊच होतं मला असं कडक आवडतं डोसा. आणि हा कुरकुरीत पाहिजे असं तर ते मी मुगाचं जेव्हा कधी बनवलं ना माझं असं एकदमच मऊ मऊ कस तरी मला ते तच टेक्स्चरच नाही आवडत. अ मग माझे मम्मी मला बोलली की त्यात तांदूळ घालत जा मग तांदूळ आणि मूग सोबत केलं ना मग थोडा ख्रिस्पी होणार. आणि थोडा रवा किंवा तांदळाचं पीठ असं
बरं.
तसं आहे म्हणजे तसं टाक तू काय बनवतेस तुझ्या फ्रेंडस वगैरे आल्या घरी तर?
नाही फ्रेंड्स वगैरे आले तर आम्ही बाहेरच जातो. जास्त
हा तुमची तिथं कॉलेजमध्ये असेल ना काहीतरी कॅनटीन मधली फेमस डिश?
अ कॅन्टीन म आहेत ना असे मिसळ पाव परत वडा सांबर
हम्, अच्छा! आमच्या इथे कटलेट मिळायचं व्हेज कटलेट आता तर मला वाटतं असं मिळत पण नाही कुठल्या कॅन्टीन मध्ये. अस लांब सर असायचं. आता मी गोष्ट करते नाईंटीज मधली ते तू नव्हतीस.
हो खरं आहे की.
त्यावेळेच ते व्हेज कटलेट फेमस असयच आता मिळतो बऱ्याचशा काही गोष्टी मग तुझं आउटिंग असतं काय मैत्रिणी सोबत खाण्यासाठी जाता बाहेर?
हो जातो ना.
ह बा मस्त आहे मस्त त्यात मजा
मी मध्येच मॅगीचे पकोडे केले होते ते इं्स्टावर बघून रेसिपी, असंच काय ना काहीतरी ट्राय नाही नाही ए पहिला फसला, पण त्याच्यानंतर छान झाले मग.
अरे बाबा तुझ्यात पेशस आहे या दुसरं बनवायचं बरं माझं एकदा ब पण असंच झालं होत, खूपच अशा तेलकट, तेलकट, आणि मऊ, मऊ, झाल्या होत्या खूप असं, तुझी क्रिस्पी झाले होते?
हा झाले होते.
हो हो हो भरीच.
पहिला फसल्यानंतर मूड गेला होता पण म्हणलं नको पहिला फसलाय काय आपण करू म्हणलं ट्राय तेवढं तेल वाया गेलं असतं ना नाहीतर.
अच्छा! पण परत तेव्हाच केलं तू झालेलं परत एकदा मॅगी बाबा काय खरं मा असं पाहिजे करणार माणुस्य ह चांगल चांगलंय ठीक आहे म चांगलं आपल्या रेसिपी बद्दल चांगलंच बोलण झालं आता मग पुढच्या वेळी बोलूया आपण.
हो हो तई हो ठीक आहे ठीक आहे हो बाय